हॅलो
हॅलो
हा येतोय का वाईज
हा हा हा येतो येतोय
हम्म काय करायलाय आता
काय नाय बघ बसलोय तू
हम्म बसले मी पण
हा बोल की
हम् तेच म्हंटलं बसले होते मग जरा आपला आता जून महिना चालू आहे मग ते एकवीस बद्दल जर आठवल म्हणून म्ह तुमच्याशी थोडं शेअर करायचं
हा हा बोल की
तर तुम्हाला माहितच आहे की योगासन म्हणजे आपल्या शरीरासाठी किती चांगलं आहे हम्म आणि योगासने ही आपली म्हणजे भारताची प्राचीन परंपरा आहे हम्म. तर आणि त्याचा उगम म्हणजे हजारो वर्षापूर्वी झालेला आहे.
हां.
तर अ योग म्हणजे तर काय तर आपलं शरीर मन आणि आत्मा याचा समन्वय काई असतय बघा. त्याच नियमन आपण म्हणजे योगायोगा केला नाही ते आपलं शरीर मा किंवा म्हणजे भावनिक अ आरोग्य असते ते सुधारते ह्यांमुळ.
हां हां.
रेस म्हणजे योगासने आहे असं त्याला पण म्हणतोय तर आता कसं झालंय की म्हणजे आ आता आयुष्य आपलं म्हणजे असं सकाळची वेळ असता गडबडीची पण असं त्या परत अ रोज च आपल धाय धापांडी पडी जेवन झालेलं आहे तसंच ताणतणाव चिंता परत घरात भांडणे तंटे वगैरे ह त. ह्यामुळे आपण डिप्रेशनमध्ये हे वगैरे जाणवील.
जातय हां.
आणि त्यामुळं कसं विविध हाजार आपल्यात आडुळून येतात. जसं की आता कसं आपण उन्हातून आल्यानंतर अ जस की आपल्या च म्हंजे अंधारी येणे डोळ्यास मोर अचानक परत थकवा जाणवने म्हंजे असं बऱ्या समस्या उद उद्भवून येतात नाई त्यामुळं. तर मग अ मग असंच म्हंटलं की म्हणजे आ अशा वेळी आपण काय करायला पाहिजे? कि योगासनी करायला पाहिजे. म्हणजे आपलं शरीर आपल्याला म्हणजे आधीच हे करतं असते की म्हंजे ह्याला कशाची कमतरता भासत्या हे म्हणजे शरीर आपलं सांगत आसतय आपल्याला. तर आता आपण कसं करतोय की, म्हणजे अ एवढं चांगलं आपला योगासने दिले पण त्या आपण सकाळच्या वेळेस करत नाही, हां होय तर हे खूप म्हणजे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे आपल्या शरीराला म्हणजे लवचिक सुद्धा बनवते त्याच बरोबर काय आपलं स्नायू मजबूत करते.
होय म्हणजे ह्या अ धावपळीच्या म्हंजे धावपळीच्या आपल्या ह्या अ आपल्या रोजच्या ह्याच्यामध्ये आपल्याला स्वतः सुद्धा वेळ काढला पाहिजे, हा हा मगं त्याच्यासाठी हां बर.
तर आप आता कसं झालंय की की म्हणजे वातावरण पण थोडं बदल आहे आणि इतर काही गोष्टींमुळे आपलं मन सुद्धा स्थिर नाही का नाहीं. आन त्यामुळे आपलं मन शांतता सुद्धा हे करत ते योगासने तर ह्याच बरोबर मी तुम्हाला योगास सनाचे फायदे सांगेल म्हणजे तुम्हांला समजेल की, म्हणजे इतर तुम्हाला वेळ असाल तर तुम्ही कराल.
हां हां हो.
शरीर आहे ते निरोगी ठेवते, तंदुरूस्त ठेवते, ते तर अ त्यात बरोबर काय मानसिक तणाव तर, आत्ता कसं झालेय म्हण जे ल कॉलेज लाईफ असू दे किंवा अ मॅरिड लाईफ असू दे म्हणजे लोकांना तणाव जास्त आहे आ
होय बरोबरय.
अ हे तुम्ही केलं तर, त्या ताना मुळ तणाव पण कम कमी होतोय. त्याच बरोबर एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुद्धा हे न वाढत्या
हां.
तर रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा ह्यान वाढत्या, त्याच बरोबर आत्ताच कसं झालंय कि म्हणजे टेन्शन मुळे किन वजन आपलं नियंत्रणात नाहीये.
हा.
त्यामुळे वजन नियंत्रित करते. त्याचबरोबर आता कसं आहे म्हणजे अ.. आपल्याला टेन्शन वगैरे असल्यामुळे आपली झोप वगैरे पूर्ण होत नाही. आपण सतत ते एका विचारात, असल्यामुळं तिथं झोप झोपतोय पण आपल्याला झोप लागत नाहीये असं. होते म्हणजे फक्त पडून राहतोय. अस होतंय त्यावेळस पण, काही असलं तुम्ही, म्हणजे झोपेत अस श्वास घेण सोडण. हे जरी केलं तरी शरीराला आपल्या चांगलं आहे ते. तर त्याचबरोबर श्वसन क्रिया ह्यामुळे सुधरत्या.
हा.
तर हे आपल्या म्हणजे शरीरासाठी काय फायदे आहेत हे मी तुम्हाला सांगितलं. तर आता मला त्याच बरोबर मी काय सांगेन की, म्हणजे आता हे आपल्याला जर करायचं असेल आसण, तर ती मग तुम्हाला एक सहा आसन सांगेल म्हणजे तुम्ही ट्राय कराल घरी वगैरे. टाइम असेल,
सांग की,
हम्म तर आपलं ताडासन आहे, तर ताडासन कर ताना काय करायचंय की, सरळ उभं रायच आपल्याला आणि हात आपण- आपले आहे ते वरच्या दिशेने घेऊन. आपल्याला शरीरात थोडा ताण द्यायचाय, तर यान काय होतेय की हेला लहान मुलं सुद्धा म्हणजे करू शकतात की म्हणजे ती पहिली दुसरीची आहेत. किंवा दहावी ची त्यामुळे काय होते हे ला उंची, उंची वाढायला मदत होत्या आपली. मग उंच- उंची वाढ उंची पण ह्याने वाढत्या, परत आपल्या शरीराला, तान पण पडतय भरपूर कणे त्यामुळं तर त्याच बरोबर वृक्षांसन, वृक्षासन आहे. तर याने काय होतय वृक्षसन ने एकाग्रता वाढते भरपूर. पुन्हा आणि आपलं संतुलन सुद्धा सुधरते. तर वृक्षासन करायचं कसं की एका पायावर उभं राहायचंय आणि दुसरा दुसरा पाय आपल्या एका मांडीवर ठेवला, म्हणजे ठेवायचाय हम, तर हे असं वृक्षासन केलं जातंय. त्याचबरोबर दुसरं आहे ते म्हणजे भुजंगासन आहे.
हा....
तर ह्यामुळे काय होते. का आपल्या पाठीचा कणा आहे तो मजबूत होतोय. आणि पाठदुखी पूर्णपणे म्हणजे कमी होण्यास मदत होते आहे ना, तर हे तुम्ही सक सकाळच्या वेळेस जरी केलं तरी चालते. म्हणजे सकाळची वेळ आसना साठी चांगली असत्या कणी, त्यामुळ करू शकतो. आता त्याचबरोबर वज्रासन आहे. तर हे एक असं अस की जे, जे म्हणजे जेवल्यानंतर सुद्धा आप पण करू शकतोय. तर, एकमेव म्हणजे अस न्याला असं म्हणतोय आणि याच्यामुळे काय होते पचनक्रिया आपली सुधरते. त्या. हम्म पचण क्रिया सुधरते आणि त्याचबरोबर आहे ती, म्हणजे सूर्य नमस्कार हा म्हणजे सगळ्यात पहिलं केलं जाणारं अस आहे की, सूर्यणम
होय. सूर्यनमस्कार सकाळी सकाळी केला जातो तो,
होय होय, तर आता सूर्य नमस्कार हा बारा म्हणजे असणांचा मुळ आहे. यामुळे काय आपल्या शरीराचा वायम होतोय आणि ऊर्जा सुद्धा मिळते आपल्याला.
हो हो.
तर आपलं कसं आहे सूर्य-नमस्का कराच आजुन एक महत्त्व आहे, की हे म्हणजे प्राणी सुद्धा करतात. की सकाळी उल्यानंतर अस म्हंटलं जात की बघा की, म्हणजे साप उठल्यानंतर पहिला सूर्य नमस्कार करतोय. एक ऐकलं होत मी, म्हणजे आजी मला सांगत होती कि ते असते तस की उठल्यानंतर त्यो साप आहे की तो, सूर्यनमस्कार करतोय. त्यामुळे त्याची सुरुवात चांगली होते. आणि तो त्याला काहीतरी म्हणजे, असं सांगतोय असं ते म्हंटलं जाते आपल्या इथ.
होय.
हम्म तर आता ह्याचबरोबर ही असणे म्हणजे, करायची असतील तर, ह्याच्यासाठी आपल्याला काय ळजी पण घ्यायला पाहिजे ह न्हाय.
होय.
तर ह्याची काळजी मी सांगेन तुम्हाला की, म्हणजे योगासन कस रिकाम्या पोटी के ल तर ते आपल्या शरीरात म्हणजे, काय बाधा निर्माण करत न्हाय.
होय.
आणि सकाळच्या वेळेतच आपण रिकामे पोटे असते. की नाय, त्यामुळे सकाळ च्याच वेळी करायला पाहिजे ते, त्याचबरोबर स्व स्वच्छ आणि हवेशीर वातावरणात करायचं, म्हणजे जिथं शांतता आहे. कारण तिथं कसं, शांतता असते तिथं आपण एकाग्र पण होतोय आपलं मन शांत पण होतय. आणि ते ठीक ठिकाण म्हणजे असं स्वच्छ असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला करण्याची पण इच्छा होईल. असं हम्म आणि, कोणतंही आसन जरी तुम्ही करत असाल, तर घाई गडबडीत कोणतंही आसन करायच नाही. कारण ते कर हा होय कारण आपण जे आपलं शरीर असते, ते आपण पूर्णपणे नियंत्रित घेत असतो की नाय.
होय.
हम्म त्यामुळे ते शरीराला आपल्या कोणती हानी होईल असं एवढं आसन करायचं नाय. तर जर आता तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही आता सध्या कसं आहे, तुम्ही शहरा साईडला गेला बघा तर तिथं लोक कसं सकाळच्या चार साडेचार पासून ते पाच, सहा, पर्यंत ते अ बाहेरच असतात. कि म्हणजे सकाळी असणं वगैरे करायला त बाहेर पडलेली असतात. हा तसं म्हणजे गावाकडं नाहीये.
गावाकडे तस सकाळीची कामं सुरू असतात. सका ळपासूनच त्यांना वेळ मिळत नाही ना गावाकड.
होय होय.
त्याच्यामुळ कसं, गा हा म्हणजे शहराकडच्या लोकांना कसं त्यांच टाइम टेबल कस ऑफिसची त्यांच्या वेळ किंवा मुलांच्या शाळेची वेळ, क्लासेसची वेळ त्याच्यामु कसं सकाळी त्यांचा व्यायाम व्यायामाचा वेळ हा ठरला असतोय, त्याच्यामुळे शहराकडे जास्तीत जास्त लोक ही व्यायामाकडे जास्त लक्ष देतात आणि गावा हे आपले सकाळी पहाटेपासून आपल्या गावाकडच्या आपले म्हणजे. आई असू दे, मम्मी असू दे, म्हणजे आपले पप्पा असू दे, सगळे कसे सकाळपासून पहाटेपासून शेतात जाणार किंवा कामावर जाण. हे आपलं सुरू असतं. त्यामुळे आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही, त्याच्यामुळे आपण करू शकतोय.
हम्म, होय या काय आता आणि म्हणजे हे ज आपल्याला करायचं असेल तर, ती पण अस म्हणजे स्वतःहून कराय जात नाही ती शहराकडची लोकं, ती कोणाच्यातरी मार्गदर्शनाखालीच करण्याचा प्रयत्न
हा होय ती क्लासेस लावताना ते योगाचे क्लासेस किंवा जिम. जिमला जातात मग तिकड पैसे त्याला फी भरा पैसे भरा म्हणजे ते कसं सगळं खर्चिकना ते इकड हा म्हणजे आपलं आपण कसं आता तू मला ही माहिती दिल्याबद्दल कसं आता माझं माझं स्वतः आम्ही घरात करू शको शकतोय ना
होय होय.
हा म्हणजे कुठली फी पण अ द्यायला लागणार नाही काय नाही आणि स्वतः स्वतः आपल्याला किती सुद्धा वेळ आपल्याला म्हणजे टायमिंग पण नाही त्याला स्वतःचा वेळ आपण स्वतःला देऊ शकतोय.
देऊ शकते होय आणि आता कोणतंही म्हणजे तासन तुम्ही कराल तर ते येडा एकटा म्हणजे कर करताना जर त्रास होत असेल तर ते असन थांबवायचं लगेच म्हणजे त्रास होईल असं पण नाही करायचं आणि पहिलं चांगलं ह् होय आणि तुम्हाला मी पहिलाच बोलली होती की एक वीस जूनलाही अस
हा
जर चालते मग ओके ठेवते मग. ह